हॅलो. काय करायच.
काही नाही.
हम्म.
आज कस काय यायला आवाज.
काय म्हणते तबेत. आज आहेयला. हुम्म. झालं का जेवन.
का बरं.
हो आ.
कालच.
जेवण झालं का कालच झालं बघ. आज नाही करायचं का.
मा तुपा
हुम. उपाशी.
हा हा
बोल की. हुम्म. आ. येत नाही. हॅलो.
तू काय करायला.
काही नाही बसलय. काय करणार आहोत. हम् काय होतं मेश मध्ये आज.
आं.
मेस मध्ये काय होतं जेवायला.
हो नाही म
हा. हु. नको मला. हम्म. मग अजून काय.
काही नाही बरवायला लाईट गेली.
आ.
बोर व्हायले.
बोर व्हायले कस काय.
बाय की लोणार.